बोला नां!
कसं काय कटलां होता?
कानू.
अरे देवा मी म्हटल तुम्हीच कट केला!
नाही मी इकून हॅलो, हॅलो तेव्हाची आता लोक बोलली मी आ ता कट केलं हो! मं आता तो कॉल खराब झाला काय ओ.
नही, नही होतो म्हणा तो कॉल पण, पण कमी सेकंदात झाला ना!
तेहतीस सेकंड!
हा!
आणि मग आता कसं होईन त्याचं बरं.
काही नाही सबमिट होत तरी बी ते, हूं!
म्हणजे कमीत कमी कि
पाच सेकंद बोलायचं, पुन्हा कॉल कट करून लावायचं पाच मिनिटं पूर्ण होऊन द्यायचे ना?
हा हा मिनटं का सेकंद?
सेकंद सेकंद एक मिनिटाचा एक कॉल, पाच सेकंद होतो ना?
तर आपण समजा एक
आता ही मिनटं चालूय का? एकोणपन्नास साठ त्याच्या इकडं ते झिरू झिरू दिसत का? तिथं पाच आले पाहिजे, पूर्ण
हा हा
हम्म
ह बरंय आ ते पाहायला बी असंय खाली करा वर करा असय ते तोपर्यंत आपला आवाजऐक यात नायी वो पण आवाज होय ना नायी
हा ते आधीचा आवाज वाढवून ठोया जा असती
आधी कसं वाढवलेलय?
आता आपण आवाज कमी करेल राहतो ना फोनचा? तो अगोदर वाढवायचा
हम्म
ते स्पीकर वर नायी होत, मी करून पाहिला ट्राय नाही होत ते त्याला स्पीकरचं ऑप्शनच नायी ना डायरेक्ट
नायी डायरेक्ट कॉलिंग होऊ राहिलीना ती बरंय
तुम्ही मला फर्स्ट कॉल मलाच करेलय का?
फस्ट तुम्हालाच केलेलय
आ मग काय करा, मी सांगते तुम्हाला आता कोणत्या ताईसंग बोलणं झालेलं नायी ना तुमचं? कल्पना ताईला कॉलिंग वर घ्या, कॉलिंग त्या बी करतील तुम्हाला कॉलिंग
हाव का?
मला म्हणत होत्या, करु का? करु का? मी म्हणलं करा
हम्
मी काय नायी म्हणती का काय तुम्हाला?
हम्
नंतर केलाच नायी
हो काय, पण आधी कॉल करून त्यायला कन्फर्म करून घ्यावं लागल नंतर बोलाव लागल
करा कारण की, त्यांच नेट फोन अपडेट पाहिजे त्याला होईल पण त्यांचं व्हायल असेल
हाव का?
हा
तर एका एका दिवसात चार कॉलिंग करायची
आवो वीस कॉलिंग होऊन जातात ना भाभी, हा
हा आपल्या बी आता लोक वीस झाले असत्याल, एवढं बोललो आपण‌
हा
चल फक्त कट करून परत लावनयी कट करून परत लावनायी
हा समजा, जर आ तुही मला आता तुमचा तिसरा कॉलय आजूक दोन करा, माझ एका व्यक्तीला पाच करायचेय.
हा हा
हां चारच व्यक्तीला करायचे.
मग आता कट करून परत लावू का तुम्हाला एक?
आता किती झाले मिनिट आता होऊ द्या आता शिक दोन मिनट झाली.
दोन मिनिट आणि शेहचाळीस सेकंद. झाली अजून पाच मिनिट होऊ द्यायचे का मग? अ बरय. तुम्हाला चांगलय पण ते आता दोन तीन झाले.